हॅलो हा येतय वाईज क्लिअर माझा? हॅलो. हॅलो, हॅलो तुमचा वाईज येत नाही आहे मला
तुला येतोय माझा आवाज?
हा आत्ता आला. हम्म हॅलो हॅलो
हा
फ्री हे तुम्ही? फ्री आहे तुम्ही? हम्म हम तर मी तुमच्याबद्दल काय डिस्कस करणार होते? हम्म तुम्हाला माहितीय की आपल्या आपल्या घरी म्हणजे आपल्या देशात असं म्हणतात की आतिथे हॅलो
हॅलो
येता का व्हॉइस क्लिअर
हा, हा, हा, हा आता आला. हो, हो हा आला आला
हम्म तर मी तुमच्यासोबत काय डिस्कस करणार होते की आपले म्हणजे आपल्या भारतात असू दे किंवा आपल्या घरी आपल्या असं म्हणतात की आति तिथे भव म्हणतात, तरी आपला आपल्या घरी, आप पण पाहुण्यांना कसं देवाच रूप दिलेलं आहे जसं की आपण त्यांच स्वागत मनापासून करतोय हम् पाव्हणं ह आपल्यासाठी एक देवाच रूप आहे. जस की ते घरी आले आप पण आद्रणा या चहा करते बस रहा चार पाच दिवस असेहि आपलं हे असते की आपण घरी आल्यावर त्यांना आपण खूप आदरानं वागवतोय त्यांच्या घरी गेलो. तरी ते पण तसच करतात. जस आपल्यात ही एक प्रथा आहे. अशी अतिथी देवो भव अस म्हणतात. ती म्हण आहे आपल्या भाषेत असते. आता आणि दुसरी एक आपल्या भारतात म्हणजे कस आहे आपण की, आपल्या भारतात एक प्राचीन काळापासून रूढी परंपरा परंपरा चालत चालत आलेली. जस की अस हे असू दे हम्. नमस्कार करणे. आपण कोणतरी आलं म्हणजे कोणतरी दिसलं तर आपण समोर बोलवून त्याला म्हणतोय नमस्कार. नमस्कार किंवा नमस्ते तरी आपण दोन्ही हात जोडून आपण त्यांना नमस्कार करतो. त्या व्यक्तीच आपण अभिवादन करतोय. त्यामुळे आपण त्या व्यक्तीबद्दल आपला आदर व्यक्त होतय. परत शारीरिक आपण त्या शारीरिक हे अस संपर्क टाळ स्वच्छता ही आपली राखली जाते. दुसरी गोष्ट काय आहे. बघा की, आपण त्यांना पाया पडतो. त्यांनी आलीत की आपल्यापेक्षा मोठ्या लोक आपल्यापेक्षा जे लहान आहेत ते आपल्यासुद्धा पाया पडतात. ही एक त्यांचा ज्येष्ठांचा आदर मिळतोय आपला आपण करतोय. आशीर्वाद सुद्धा आपल्याला त्यांचा मिळतोय.
हे बरोबर.
हम्म आणि आता दुसरी जस म्हणायला गेलं तर आपल्या इथं पूजा, आरती हे आपल्या आधीपासून चालत आलेलं आहे. पूजा असू दे. कोणत्या पण देवाची असू दे पूजा. व्रत असू देेत. उपवास वेगवेगळा आपण देवा च्या दिवशी आपण तो उपवास वार असू दे. आता सोमवार असू दे. त्या दिवशी आपण त्या देवाच करतोय. गुरुवारी असू दे एकादशी असू दे किंवा सणा उपवास असू दे. जस की, आता अ हे धारा आपलं आपण भावाचा उपवास एक म्हणतोय माहितीय तुम्हाला..
हो हो बरोबर आहे. नागपंचमी वेळेस येतो ना तो उपवास नागपंचमीच्या आधी आदल्या दिवशी
हम्म,
आणि तो मला खूप आवडतो. म्हणजे मी तो कसा काय लक्षात ठेवला.. सांगू काय.. सॉरी थोड डिस्टर्ब करते तुला.. पण मला तो मला थोडा तो दिवस म्हणजे तो उपवास आहे ना... जगातील सगळ्यात उपवासापेक्षा मला तो उपवास खूप आवडतो. कारण आपल्याला असं म्हणतात की, नागपंचमी दिवशी येणारा आदल्या दिवशी येणारा उपवास आहे. आणि की नागाला आपण देवता मानून देखील आपण भाऊ मानतो. मुलींना, कुमारिकिना किंवा जास स्त्रियांना भाऊ नाहीये. तर त्यांनी आपल्या म्हणजे नागदेवतेला भाऊ असं म्हणतात. मग आदल्या दिवशी तो उपवास का केला जातो? की आपल्या भावासाठी तो उपवास केला जातो. आणि पूर्ण जगभरातील सर्व उपवासापैकी तो उपवास हा असा आहे की आपल्या भावानी आपल्याला वरदान दिलं आहे. कि त्या उपवासा दिवशी तू फोडणीचे काही देखील पदार्थ असुदेत. तुला खायला मान्यता आहे. जस की आपण दही धपाटे खातो. फोडणीचा भात खातो. म्हणजे फोडणी दिलेलं आपण सर्व काही खातो. आणि दही धपाटे दही धपाटे हा माझा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे तो उपवास असा आहे की आपण फक्त जेवून देखील उपवास करू शकतो. म्हणून तो माझा आवडता उपवास आहे. उपवास आहे.
आणि बाजरीची भाकरी त्या दिवशी फक्त चालत नाही. बाजरीची हा बाजरीेची भाकरी भाकरी वगैरे त्या दिवशी चालत नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्यात काय आता.. हे आहे.. आपलं हे उपवासाच पहिलं कारण कसं आहे. माहित आहे. आपली पचनक्रिया म्हणजे आधी शिवाय काही लोकं काय म्हणत होतीत की आत म्हणजे अस अं एक एक वेळेला जेवण मिळत नव्हतं एकेकाना हा
तीनशे पासष्ट दिवस आपण जगतो म्हणजे वर्षातील वर्षात एक एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस अ दिवस असतात आणि तीस तीनशे पासष्ट चे दिवस आपली पत चनक्रिया हि चालू असते. जस आपण तीनशे पासष्ट दिवस काम करू शकत नाही म्हणजे एखाद्या मानवाला सांगितलं की तू फक्त कामचं करायचं कुठे सुट्टी घ्यायची नाही म्हणजे सु सुट्टीच दिली नाही त्याला किंवा हॉलिडेज वगैरे दिली नाही किंवा त्याला वेगळं काहि करू दिल नाही तर त्याला पण त जसा थकवा येतो कंट टाळ येतो, तसेच आपल्या पचनक्रियेचं देखील अस त. म त्या पचनक्रियेला थोडा आराम मिळावा किंवा आपले पोटाचे रोग थांबावे किंवा व्यवस्थितरित्या पचनक्रिया व्हावी यासाठी त उपवास हा शब्द देवाच्या निमित्ताने केला जातो असं आज्जी देखील मला सांगत होती.
सांगत होती होय आमची आज्जी पण तेच सांगत्या पच म्हणजे पचन संस्थेला विश्रांती मिळत्या यासा कि तो उपवास केला जातोय एकादशी असू सुदे किंवा ज्या दिवशी वार आता आ जास्त चं उपवास केले जातात जस की सोमवार, गुरुवार असुदेत तर नद्यांची पूजा आपण करतोय जस जसंकी असूदे गोद ग गंगा असूदे, गोदावरी असूदे, नर्मदा हे आपण माता म्हणून त्याची पूजा करतोय आपण का त्या मानवी जीवनाचा आधार आहेत म्हणून मानवी जीवनाच त्या त्यामुळ आप पण पाणी ते ना आपलं म्हणजे पाणी वगैरे त्यापासून आपल्याला मिळतंय त्यामुळे आपण ति म त्यामुळं ते चेक आपण हे करतोय आणि दुसरी काय तुळशी असूदे आपण तुळशीची पूजा ही प्रत्येक हिंदू घरात अ म्हणजे हिं हिंदू दारात आहे ती आपल्या अंगणात
हो. असं म्हणतात की, त तुळशी हे म्हणजे तुला सांगतो की रात्री रात्रीचे झाडाखाली बसू नये असे म्हणतात. मी तुला सांगतो काय तुळशीचे महत्व कारण रात्री आपल्या आपल्याला जो काय ऑक्सिजन लागतो तो ऑक्सिजन आपल्याला झाडापासून मिळतो. पण रात्री म्हण जे दिवसभर आपल्याला झाडे ऑक्सिजन देतात, कारण जिथे जास्त ऑ अ झाडे तिथे आपल्याला फ्रेश ऑक्सि क्सिजन मिळतो. आणि रात्रीच्या वेळी ही झाडे कार्बनडॉऑक्साइड सोडत असतात आणि तो आपल्या शरीरासाठी हानिकारक अस असतो आणि त्यामुळे हा हि सर्व झाडे रात्री कार्बनडॉऑक्साइड सोडत असत तात. पण तुळशी हे पवित्र अस झाडं आहे की ही तुळशी आपल्याला फ्रेश हवा आणि फ
चोवीस तास ऑक्सिजन मिळते. हम्म
हो, म्हणजे रात्रीच्या वेळी असुदे कार्बनडॉऑक्साइड सोडत नाहीे ती फक्त ऑक्सिजन घेत म्हणजे आपल्याला देते त्यामुळे प्रत्येकाच्या दारी पासुण म्हणजे काहि प्रथा आहेत जसं कि तू बोलीस तुझी आजी सांगत होती माझी आजी तस प म्हणून तुळशीला देवी किंवा राधा आणि तुलसीविवाह किंवा कृष्णाची ती अ बायको म्हणून राधा अस देखील म्हंटल जात, कारण ती पवित्र असते.
आणि ति ति हौसेन आपण दारात लावतोचं तिचा कट्टा वगैरे असू दे तिला हळद कुंकू कु लावणे, सकाळी-संध्याकाळी त्याला पाणी घालणे तिची निगा आपण आपल्या म्हणजे आपण जस शृंगार करतोय तस आपण तिचे करतोय लाडानं ते एक आपल्यात चोवीस तास ऑक्सिजन आणि ति महत्वाच म्हणजे ति आपली औषधी वनस्पती आहे तिच्यापासून काढा ढा पण बनवतोय आपल्याला खोकला वगै हम्म खोकला लागलेला असूदे आपण काय ते काढा वगैरे त्याचा करून आप पण तो पितोय. आणि आपण म्हणून ते चोवीस तासा ऑक्सिजन मिळाल्यामुळे पण आपण ते दारात लावलं गेलंय ते आणि त्याची पूजा ही आपण आधीपासून करत आलेलो आहे.
हो अगदी बरोबर.
आणि आधी आधी एक प्रथा होती तुम्हाला मा अ एक तांब्या आपला ह्याचा तांब्या असतोय माहितये तांब्या आता हे चापीत अ चाच्चा वगैरे हा त्यात रात्री पाणी ठेवलं जात होत आणि ते सकाळी पिलं जात होतं आधी आधीचे लोक.
बर म्हणजे हे मी पितळाच्या तांब्यातून तुळशीला पाणी घालतात हे मला माहित होत. त्त आणि पितळ्याच्या कळशीतून पाणी पिण हे देखील आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असतं हे पण माहित होतं. पण रात्रभर पाणी ठेवून ते पिणं हे प्र प्रथमता मी ऐकत आहे म्हणज काहीतरी सायंटिफिक रिझन किंवा आजी आजोबांनी संगीत
सांगितलेलं आहे हो ते आपली एक परंपरा होती त्यात पाणी रात्री भर. ठेवायच आणि ते सकाळी उठून पूर्ण पिलं जात होतं आणि त्या आरोग्यासाठी आपला चांगलं होत आस त हे आधीच लोक बोलतात आणि दुसऱ्यात आपल आपल्या पाहिती कोणती बघा जे आप पण मांडी खालून म्हजे जेवताना खाली बसून जेवतेय हे आपल्यात एक चांगली प्रथा आहे. अजून सुद्धा आहे घरोघरी. आजून आहे ती म्हणजे पूर्ण नष्ट झालेली अशी पण नाही आहे ती प्रथा आजून पण. त्यांन काय पचनक्रिया सुधारत? तर आपली शरीराची मुदा सुद्धा चांगली राहत त्यामुळ.
हो.
आणि ही तांब्याची परंपरा अगदी पूर्णच नष्ट झाल्या आता ती त्यामुळे त्याच काही विषयच नाही. हा
हो अगदी बर
आणि आधी आपल्या तर अजून एक प्रथा होती कि ती आपल्या म्हणजे भारतात पूर्वी की एकत्र कुटुंब पद्धत होती जस की ती खूप महत्वाची होती आणि आपल्या पिढ्यान पिढ्या एकाताखाली गेलेलेच जस की काका काकी असू दे आपले सगळे म्हणजे सग सगळी फॅमिली आपल्या एकत्र राहायची त्यावेळी
हो म्हणजे ती एक परंपरा होती किंवा पद्धती होत्या आणि असं त्या हा नष्ट होत जस की तू होळीने सांगितलीस काही परंपरा या चांगल्या सा असतात तर काही परंपर पण ज्या चांगल्या आहेत त्या देख हा नष्ट होत गेल्या आहेत
गेले तर ही काय आपली असं युक्त कुटुंब पद्धत अस त्याला आपला म्हंटलं जात होत आधीच्या काळात आणि भरपूर पिढ्या आपल्या तशा गेलेल्या आहेत त्या्या
हो खूप छान पद्धतीने परंपरा किंवा प्रथा किंवा चचाली रिती तू सांगितलंस किंवा एक्सप्लेन केस खूप छान माहिती तुझ्याकडून मला मिळाला
हा चला थँक यू बाय बाय.
बाय